सोपाच नंबर तेवढ़ा आहे माझा चहा घेत नाही नको करू मग नाही नाही हमम बर
नंबर पाठ झाला म्हणलं
तेवढा आहे शेवटचा अन पहिला अन मधला अंकच ध्यानात ठेवाचंय
हा मग काय भाकरी कल्या मी बी भाजी काय करा भाजीला डोक आऊठ होत मा
तेच सांगू राहिले हे भाजी च चिरू नका तुम्ही आता काही टमाटर टाकलं काही वडा टाकला
हं आमच्या घरात असं खात नाही ना वडा टमाटव खाल्ला असतात मी तर रोज आमकाच केला असत
काळ चालत नाही
काय डोक्याला तान.
जन्मालाच कशाला येत्या म.
अ.
जन्मालाच काला येत्या.
काय रीकम तान.
लग्न कोणाला चुकेले देवाला नाही चुकले त तुम्हाला चुकन का?
अगं काय मानसाच्या जातीत तरी जन्म बरो बराये.
सगळ्याला असंच वाटतं माणस वाटतं बा
अ काही नाही काही नाही मी त म्हणती शंभर टक्के माणसच जातीचा जन्म बराय.
आ त्यांची टेन्शन त्यांना माहिती ना.
माणसा सारखं सुख कोणाला नाही पण, नीस ति कमवायच कामे ना माणसां च बाई विचार कर तू कुड-कुड डोक लावतीय.
जातीच आहेच मग.
आ तू तशी म्हणती मला सांग? आपण काय काय काम करतो त्याचा विचार कर.
गरज उठ पाउन चालत, मनाच्या ठिकाणी मला वाटतं आमच्या घरची नऊ वाजोस्तो झोपात्या अस वाटतं यांच्या जागी अस किती मस्त झालं अस्त.
झोपाच जाऊ दे. पण तुला माहिती का? आपण दिवस उगला का? आपल्या घरातले काम करून, शेतातले काम करून आता उगा आपण उमेच लाचंड घेऐले डोळ्यात अ ते कामं करणं पडत त्यातून सांगते, आता शेती गट तयार करेल, त्या शेती गटाच्या माग धुनय आकीन. पोरं वेगळे ताणदेत्या सासू सासरे वेगळी बोलत्या. एक धुपटण नाही माग. एकाला ये बाई कोणी काही बोललं त कोणी फुगतं का काय? हे काम नई केलं कोणी रुसत का?
आणि ते फोन मध्ये काय ऐकलं मॅम फोन मध्यी एक व्हिडिओ पाहिला होता, सगळ्यासाठी काही ना काही कार्यक्रमे जवयासाठी धोंडा म्हणी, आणि जि लेक राब राब राबती तिच्यासाठी काही धोंडा नाही का म्हणी एखादा.
आ.
धोंड्याच नाव काय दियेले जवई धोंडा, म्हणता ना अधिक मास जवई.
लेक दिली म्हणूनच केला ना म्हणा असं नाही म्हणत कोणी.
अ ह म लेकीचा कोणता कार्यक्रमे, माल तेव सांगान तुम्ही?
आ लेकीचा का?
हा.
तीने एक दिवस काम बंद केलं त, आंदोलन तयार होईन ईकड डायरेक.
नाही त काये?
लेकीचा जाऊदे सुनाचा कोणताय मल तो सांग? बाया काय म्हणत्यान दिवळीला लक्ष्मी ये, लक्ष्मी ये, लक
लक्ष्मीला शा देऊ देऊ घेत्या.
शा देऊ देऊ जाऊ दे घरातलं बारीक निरीक करून घेत त्या फरळ पाणी करून घेत्या. जेव्हा तिला साडीन बांगड्या भरायचा टाईम आला का? तेव्हा त्यांची मज्जा पहियची.
हा -हा.
येतच नाही.
कपडे घ्यायचे म्हणल्यावर तिकडून तनंतन काही घ्यायचं म्हणला का? तुम्हा यस लागतं आणि तू म्हणता.
तेच ना मी तेच सांगू राईली तुला काही खरं नाही ये.
चार बायात गेला का तुम्हाला निट नाही राहता येत का?
हा बरं जाऊ दे अग समजा घरातले माणस नस ते ह बाहेरच्या माणसात आपण जातो ना. आता मी माझणी सांगत लोकचं बी सांगते उदाहरण अरे लोक किती पाप लावत्या बायकांना काय अंदाज एक त्याचा.
हो. लोकात बोलली माणसात बोलती माणसात बसती.
हा आपल्याला फ्रीडमे तस बाकीच्या ना थोडी फ्रीडमे
नाही गीताताई खरंच नाहीये. मला त आमच्या गावातल्या बाया घरी येऊन बोलात्या बाई तेजल त्हा लई चागलय ग आमचं तर असय ना. माणूस कोणाच्या दारात जाऊ देत नाही याला बोलू देत नाही त्याला बोलू देत नाही सारा धाका म्हण माग तुमचं लई चांगलंय तेजलताई तुमचं लई चांगलंय तेजलताई. म्हणलं माझं माझं मला माहते म्हणलं घरात काय चालत.
म पण तस सांगते मी एक उदाहरण. आओ पण बाकीच्या बायांचं ना.
हो लईच कठीण बाई घरातून काढणं मुश्किल बायाला.
म.
त्या मानान आपलं चांगलंय ग बाई जाउदे.
मग तेच ना आपलं चांगले विषय सोल.
हो. पण तानाचे बाहेचा जातील नाही का?
मग काय टेलरीन असली का तिच एक ताने. बाई ते झंपर आज ना झालंच पाहिजे उद्या दुसरं शिव. कितीच काम करते बाया त्याचा अंदाजच नाहीये.
करावं फक्त उठल्यापसून झोपेपर्यंत.
हा आणि ती एखाद्दी अगं तुला लई लाबणी सांगत मी शनिवारी गेली माहेरीस. समजा बदनापूरला जावस् जावस् तोर् वाजली. तीन वाजता पोहचली तिथून लगेच संध्याकाळी सहा सात वाजत असं ना ह्या अशा टाईमला माही सासू म्हणती येऊन जाय बाई उद्या. हा ना, काय सांग तुला मी काली ईउन गेली पाय आखीन शेवटी.
नहित काय?
अर दोन दिवस जाऊन देत नाही तुला मी आधीच बोलली ना मी हसत असती. का बा मला असं दिलं पाहिजे आठ दिवस निदान दोन तीन दिवसत
अग बया ग. मला तर नाही रात दोन तीन दिवस जवळ आसुन
हा आता मी जाती कधी तेजल. यांचच ऑपरेशन झालं दिवाळीच्या टाइमाला सासूबाईच तेव्हा गेलेली मी दिवळीला ती बी रात्रभर अशीच एक दिवस गेली एक दिवस थांबली एक दिवस नाघली लगेच.
कायचं ऑपरेशन झालंत.
डोळ्याचं नवत झालं का बाई. सगळे पाहुणे घरी कुदत होते मी तिकडे गेलती एक दिवसासाठी. मग काय करू आता वा आणि तिनीच एकच भाऊये त्याला ओवाळायचं नाही म्हणल्यावर कसं बरं वाटतं का आपल्यालाच
नाही नाही.
चुलातला किती का धरून पाहि चुलत आपल्या तोडल्यासार कर ह
आपलं आपल्यालाचत
म
घीेत ते
अ
ल हल् लावली तू मही मग
अर द एक सांगू का कार्याचे फोन असली का तेव्हा हेडफोन घालायचे कानात
ह पण ना
मला भी कड हेडफोन
मे सावर ना पीठ मळू राहिले कानाला घाऊण येतो पाणी जायचं वाटत फनात
तू सांगू का मी भाकरी केले पण हातली तुथली होऊन त फोन खाली ठ न पडल म्हणून
तिचा ते भाकरीच भर पीठ मिळू र बरं ते कानालाच ठेवाला अगतं ना
हा तुला सांगू का अ बाजरीचं पीठ पडेल माझ मैना उरायला आज बरीच ज बरी टाकली म्ह परण ह पोळ्या आमच्या घरात राडा आहे पोळी का भाकरी का दोन्ही करणं पडत
ते बाकरी कोण कोन बयाता होन आ्याच्या च
अम त्या दिवशी आम्ही भाजी आणली नाही आमचा काही एक नाटक का भाजी आणली म्हणल्यावर भाकरीच लागते आम्हाला
आता त्याला एक महिना झाला कडू झालाय असं
नाही झाला अजून मिठ टा कोून तुल होत त्याच्यात
पाह तो मी कडू झाला अस
मिठा क्लेवरनेओत्तीिक कोडू हम्म
पण हो ना आयचे दिवस ना
काय करते दोन तीन भाकरी काय होणारे एक दिवस महिन्यातून एकदा
हम्म हम्
असं ग गरम गम खां चालू आहे दुसरंेळी स्वैपाक कासं केला कासं खात्या गरम गरम
मग सि या दिवसात भुकावी लागा त
साडे आठ ला जेवण होईल सकाळी साडे अठ बजे गय उधो परर्या खीळ तू सांगते भुकाला पोर आल शाळेतून पोरनते मगी भूक लागली मला थां बाबा मग अखेर शेवटी ऐिन त्यांना उपमा केला शिरा तर नाहीच म्हणले ते खायचं गोड फसवत त्यांच्या नड्यात शिरा नाही म्हणले तुल सांगते पोहे जमत नाही
हो
असे दोन तीन टाईम पोहे पोहे खायला जमत का आम्ही काही करेल आहे गऊ लह करेल होते तो रवा असतो का त्या रव्याची केली पाहि मी
काय उपमा
त्याचा बनवला उपमा मग कितीे ग भारी लागतो अं
फसर
हा
शिजला असेल म्हणा पाण्यात फुलला असेल
एवढा बि ठोसर नाही आपल्या रव्यासारखा रवा आहे
दोन प्रकारच निघत त्याच्यामध्ये
पेशल पोरांसाठी केला बर का घरी कुठाना
खात्यात कधी मध्ये
त्यांचं चालू आहे हे नाय खायचं आम्हाला ते खायचं म दोन दिवस करती
या दिवसात जीवा वर येतं खावेत बन
जीवावर नाही येत ग मला त्यांची वेगवेगळी फर्माईश आता सकाळी त्यांचे डबे चालू होऊन गेले मागच्या आठवड्यापासून
म्हणजे एक हफ्ता झालय नाही नाही एक हप्ताचा झाला चल एक हप्ता झाल चालू
हा ना मागच्या हप्त्या बसून चालू आहे ना बई म्हणून तर मी शनिवारी रविवारी गेली येथ आराध्य्या इथं ये फाट्यावरन आरुची मागच्या म्हणजे आरूची पंधरा दिवस झाली शाळा उघडून पाच तारखेलाच उघडली आणि दादूची मागच्या हफ्त्यापासून उघडली सोमवार साई पब्लिक साई पब्लिक
पब्लिक तिकड ते इंदापूर रोडवर तीच इंदापूर रोड ते मंगल कार्यालयाकडं
हा ना तीच तीच मागच्या आठवड्या पासून उघडी ये झेडपी थोडी आहे झेडपी शाळा उघडते ति मग ऊशिरा
नाही ओ उघडल्या झेडपी च्या अचानक
हा ना मग या आधीच उघडते ना या संस्थेच्या
ह
न्यू ऍडमिशन न्यू करणं पडत सगळं मागच्या आठवड्यात मग काही गेलो नाही म्हणला ती पोर काही पोरं म्हणते मम्मी पोरं काही येत नाय शाळेत. मग गेलो आम्ही शनिवारी नाही शुक्रवारी गेलो शनिवारी राहिलो गुरुवारी रविवारी काल ऑफिस हुन गेलो मी तिकडे गेली माझ्या सासूच आंग आल बाई भरून
अरे देवा काय करायच आम्हाला
जे येतात ते म्हणत गीता कोऊन गेली तुम्हाला एवढं घरीच असता मला वाटलं गेल्या की काय वर काय म्हणलं मग
बर
कायच बोललं पाहिजे अं
आधीच दुखत असंणार की
पायच दुखत होत
ह
दुखत बिखत नव्हतं काही पण फोन हारवला बाई त्यांचा वीस हजाराचा
काय?
वीस हजारचा फोन हारवला.
कसं काय?
वनीलाच त्या गाडी मध्ये ठेवला त्यांनी तो गाडीवाला काही कपलत नाही.